हा बोला ना बोल कि येतो येतोय माझा येतोय तुला
हा. आत्ता येतोय. जरा जोरातच बोल.
नरड फाडू आता? बहीर काढू?
अगं तसं नाही ग. थोडासा रेंज प्रॉब्लेम असते ना म्हणून म्हणलं. बाकी का नाही. आवाज एकदम बारीक आला की, मग कसं बोलणार ना ते ज काय समजायचं नाही. मला काय नाही.
होय. बोल की ग कसं काय फोन केलीस?
काय नाही. म्हटलं काय करायलास बघूया. आजचं माझ जरा आजच जरा म्हणजे आज काय थॉट्स आले विचार काय काय आले, तुला सांगूया म्हणलं. त्यातन काय बघूया. तुझं काय मत आहे, किंवा काय
हम्म. आता काय तू सायकल काढल्यास वाटतं? गाडी बिडी म्हणजे जायचं, आता बंद केल्यास
आज मी सायकलचाच काढून गेलेलो ना क्लासला, मग कप आधी कस गाडीवर मग कस आग कंपॅरिजन करत बसलेलो मी, मग म्हनलं तुला बी त्यात म्हणलेल हिला सांगितलेल की बाबा मी गाडीवर न जाणार आहे, काय ते तला सांगूया म्हणलं.
होय. होय. होय. होय.
ह कमपॅरिझन करत बसलेलो, म्हणजे काय झालं सांग आधी मी सायकल न जात हुतो, ते तुला माहित होत की, मग काही करणास्तव माझी सायकल बंद म्हणजे खराब झालेली सोड आणि मग परत मी दुरुस्त केली आणि आज आज माझा पहिला दिवस होता. अ सायकल घेऊन जाण्याचा. आणि आता इतके दिवस चार पाच वर्ष गाडीवरन जायची सवय झाली त त्यामुळ, शरीराला असं व्यायामाची सवय नव्हती ग. आणि शरीर माझे एकदम ल आलेले वजन तेन वाढले आणि आज सायकल मारताना थोडासा त्रास झाला सोड पण मजा पण तितकीे झाली. आणि विचार करायला माहितय काय? आता बघ की इराण इराक एवढं युद्ध त्यां चालू आहे हा पेट्रोलची उतकीच टंचाई कारण आधी पेट्रोल पंपावर म्हणजे इतकी गर्दी असायची इतकी कि पेट्रोल मिळत नव्हतं. आणि आता मी म्हंटलं सगळी जर जर सायकल चालवायला लागले, तर सगळ्यांचं स्वास्थ्य पण चांगले राहील. हेल्दी राहतील सगळे आणि कसं मेन म्हणजे पेट्रोलचा म्हणजे एवढा खर्च पण वाचाल ना. अगं किती महाग झाले पेट्रोल आणि
अच्छा. आपण बघकी सायकल म्हणजे, वापरलेलं म्हणजे आपल्याला वापरायला पण सोपं अस ते स्वस्त पण असते. आणि त्यात पेट्रोल वगैरे पण काय लागत नाही.
पेट्रोल लागत नाही. आणि म्हणजे हे होत नाही. प्रदूषण, हवा प्रदूषण होत नाही. ध्वनी प्रदूषण होत नाही. त्या गाड्यांच्या येना
होय. होय. आणि खर्च पण काय होत नाही. म्हणजे बघकी, आता मोठ्या गाड्यात आपण त घ्यायला गेलो तर, कितीच असतात लाख लाखा नसते आणि तेच जर तू सायकल घेतली तर ती सायकल किती रुपये मधे? हजार रुपये मधे म्हणजे एक हजार नाही पण हजारोंच्या किमतीमध्ये ती लगेच आपल्याला मिळून जात्या.
म्हणजे ल तर लई जास्त एक दोन तीन हजारपर्यंत ऐकलत. काय पण आपण आता तुला खरं सांगू काय. इनोव्हेशन म्हणजे सायकलमध्ये इनोव्हेशन तर झालात काय, म्हणजे आता आपण बघतोय की बॅटरीवर आपल्याला आता चार्जिंग वर गाड्या आल्यात. फोर व्हिलर, टू व्हिलर तसं ना चार्जिंग वरची सायकल पण आहे.
होय होय होय अगं
बॅटरीवररची आणि अग ती खरुखर लई पळत्या आमच्या इथे एक शेजारच्या काकांनी बॅटरीवरची चार्जिंग वरची घेतल्या ग सायकल आणि त्यांनी सकाळच म्हणजे असं फिरायला त्यांनी सायकलिंग करायला जातात ना आणि मग सकाळची ते सायकल मारतात आणि येताना म्हणजे असं फार म्हणजे दमलेले असतात ना वयानं त्यांना होत नाही म्हण येताना काय करत त्यांनी अर वर येतात ते
आणि होय तू जसं म्हणलीस का नाही सायकल मुळ हवा प्रदूषित पण होत नाही त्याचा म्हणजे ब बाकी गाड्यांचा बकी कसा आवाज ते न येतोय त्यातनं कुठलं तर पेट पेट्रोल मध्येधूर वगैरे पण जात असतोय आणि त्यामुळं सायकल म्हणजे चांगलं आहे आता इतर ते एके गाड्या असतात बघ त्यात ना कार्बन डाय ऑक्साइड वगैरे बाहेर पडतोय
अगं फप्पुसाचं ते ना आजार किती होत्यात हा ते अ धुरान तेन
हेच की कार्बन डा डाय ऑक्साइड जो वायू आहे तो आपल्याला म्हण ते किती घातक आहे हे तुला माहित आहे म्हणजे रात्रीच झाडाखाली
कार्बन डाय ऑक्साइड आपण सोडतोय बाहेर आणि ऑक्सिजन घेतोय का तर कार्बनडायऑक्साइड आपल्यासाठी नि उपयोगी आहे आणि बाहेर तो ऑक्सिजन कमी मिळतोय आणि कार्बन डाय ऑक्साइडच जास्त आहे त्यामुळे आजारांचं प्रमाण पण खूप जास्त वाटले
होय तेच जागं मी तेच सांगाले आता बघती रात्रीच झाडाखाली झोपू नका म्हणतात का म्हणतात माहिितय काय तर रात्रीतच नाही जी झाडं असतात ती कार्बन डाय ऑक्साइड जो वायू आहे कि नाही तो बाहेर सोडत असतात त्यामुळे रात्रीच्या बाहेर झाडाखाली झोपू नका असं म्हंटलं जाते तर राहायला आप सायकल चालू होत आता बघ तू जस सांगित
जरा जोरात बोल की आवाज तुझालेच खूप कमी येतोय ग मला
आता येतोय
हा आता येतोय.
हा सायकल चालवताना कनी शरीराचा व्यायाम पण होतय म्हणजे बघ कि त्यामध्ये पाय हात आणि आपलं जे स्नायू असतात ते मजबूत हो असतात हृदयाच तूजसं म्हणलीस त्यांना आरोग्य पण आपलं सुधारत.
हा आणि आता तू विषय काढलास का नाही सॉरी मी तुला मध्ये थांबवते पण मला आता म्हणजे नंतर विसराल ग मी आता कसाय विषय झाला. तू म्हणलीस ना अ सायकल न पाय ब व्यवस्थित राहतात बरोबर आहे. आणि एका रिसर्च मध्ये असं आढळून आलंय की जे सायकलिंग जास्त करतात क नाय ना हार्ट अटॅक कधी येत नाही त्यांच हार्ट कायम मजबूत चांगलं राहतय
होय अग मी हे पण मी पण ऐकले आता बघकी होय होय मी पण आता बघकी संध्याकाळी म्हणजे जॉब वरून घरी येत असतोय की नाही हा त्यावेळी क नाही मू ती जी म्हणजे ज्यांना सायकलनं पहिला मी कधी बघितलं नव्हतं म्हणजे जे फोर व्हीलर किंवा टू व्हीलर न हूतीतं ती लोकं कणी आता फोर व्हीलर होय सॉरी सायकल वरून फिरायला वगैरे जाताना मला दिसतात म्हणजे आता बघ ना पहिला आता आपण बघत होतो सायकलच होती म्हणजे लोक सायकल वरून कामाला जाणार काय काम असेल तर सायकल जात हो मस्त नंतर टू व्हीलर आली टू व्हीलर नंतर फोर व्हीलर आली म्हणजे चार चाकी गाडी आली तर हे सगळं होत गेलं पण लोक आज पण व्यायाम होऊ द्या आपल्या शरीराला चांगलं म्हणजे आपलं शरीर चांगलं राहू दे म्हणून परत सायकल वापरा लागलात म्हणजे किती बघ किती छान पद्धतीने म्हणजे
आणि ह्याच्या आधी बघ ना आपण म्हणजे एकदम एकदम पूर्वी मागं गेलो ज्यावेेळेस काही दळवची साधनां नव्हती त्यावेळेस बैलगाडी बैलगाडी किंवा पायी प्रवास असायचा बर गाड्यांचा तुम्ही शोध लावला सायकलचा तेन शोध लावला. कारण की आपला वेळ वाचतोय आणि आपली काम फास्ट होतोय म्हणून आपण शोध लावला आपल्या ह्याचा बरोबर आहे पण त्याचा पण म्हणजे एातर्फी फायदा पण झाला सोड काही गोष्टीत पण हा तोटा पण तितका झाला आणि हे इतकं वेगवान झालं इतकं वेगवान झालं. की परत आता माग चाललाय माणूस की बाबा हा सा करायच त्या गोष्टी त्याला हे व्हायल्यात. म्हणजे निसर्गापासून तो खूप लांब गेलेला आत्ता कुठेतरी थोडा थोडा जवळ हाईत. पूर्ण अजून हिरवळ आलेला नाहीये.
हा तेच तू वेगवान वेगवान या शब्दावरणं मला आठवलं बघ आता सायकल बघ ह सायकलच वेळ आपण पॅन्डल मारल तेवढी ती फास्ट जात असतीया. मग आपल्यावर असते ते आपण किती स्लो चालवायच आणि किती फास्ट म्हणजे बघ सायकलचा वेग कमी असल्यामुळ आता जे अपघात होत आहेत ते का होत आहेत तर आपण चारचाकी मोठ्या म्हणजे वेगानं चालवतो दोन चाकी वेगानं चालवतो तर सायकलन अपघात होण्याचे जर जे चान्सेस आहेत ते कमी आहेत ग म्हण आपल्या सायकलीचा जो वेग असतय
तुझा मला पटला. आणि जे आता अपघाताच प्रव्र प्रमाण किंवा असं धोकेदायक अपघात, अपघाताच प्रमाण खूप वाढलय आणि त्या मानाने सायकलिंगचा विचार केला तर खरंच काय हरकत म्हणजे, नाही एवढे अपघात नाहीत होणार खरच जर सगळे साय चालवाय लागली. हा थोडाफार तोटा होईल. असं नाही की आपल्याला खूपच लांब जायचं हाय आणि आपण सायकलमध्ये जाऊ शकतो नाही आता इथून पुणे मुंबई किंवा असं
हां
एमर्जन्सीला आपण गाड्या वापरू शकतोय
वापरू शकतोय ग पण जसं की आपण म्हणजे थोड्या थोड्या म्हणजे अंतरावर जाण्यासाठी सायकल वापरली तर आपले पेट्रोल आणि डि ते साठी शिल्लक राहू शकतात म्हणजे ज्याच्यासाठी आता आपण शंभर शंभर रुपये घालत आहेत ज्या साठ्यांसाठी आणि तेश जे सा आपल्याला भविष्यामध्ये मिळणार आहेत की नाही
हा म्हणजे एका अर्तीी आपण आपल्या साठ्यांच संवर्धन करू शकतोय निदान आपण त्याला पूर्ण आपण मागे जाऊ शकत नाही कि त्या काळामध्ये कि बाबा सायकलच तुम्ही सगळे प्रवास करा ते तर शक्य नाहीये पण आपण थोडंफार जरीू शकतोय निदान सगळे जर एक आसपास जाण्यासाठी म्हणून किंवा आता इथून आपण जर दुकानला एक किलोमीटर दोन किलोमीटर जाण्यासाठी जर आपण गाडी वापरत असो तर मग काय उपयोग नाही त्या त्याऐवजी आपण सायकल वापरू शकतो ना बाबा तुम्हाला खूपच लांब जायचे त्यावेळेस तुम्ही गाडी वापरा
होय होय बरोबर आणखीन एक बघतो आता म्हणजे तू दुकानला तेन जायचं म्हणताना मला आठवलं आता बघा आपण दुकानजवळ गेलो. आणि चार चाकी घेऊन गेलो तर ती गाडी पार्क करायला आपल्याला किती वेळ लागतोय? कुठं लावायची? इथं कोण त्याला हे करणार नाही काय त्याला कोण स्क्रॅचेस पाडणार नाही काय म्हण घेऊन गेलो तर म्हणजे ती कुठं आहे आणि व्यवस्थित आहे काय आहे ते म्हणजे आपल्याला किती काळजी असते फार तुमची देखील फली तू सायकल घेऊन जा बाबा कुठं तर लावली आणि गेलो काय वाटत पण नाही कोण लाईक घ्यायला पण बघत नाही गस
हा म्हणजे गाड्यांच्या प्रमाणातह कल ची किंमत तुलनेत खूप कमी खूप म्हणजे खूप आता गाड्या घेताना पण बघ की यमाईचा त्रास म्हणून लाखात गाड्या असतात आताच्या बरोबर आहे सायकल त्या माणान नाही पण तुम्हाला सायकल हेल्थ देत्या. पण आजकाल आणि लहान मुलं पण बघ ना व्हिडिओ गेम ते खेळतात. आधी आपण आपल्या लहान असताना सायकलिंग ते करायचो आता कोण इतकं सायकलिंग करतच नाहीत आणि आता त्या लहान पोरं शाळेत जाताना आपण असताना सायकल न जात होतो आणि आता ही पोरं ना स्कूल बस सायकल लहान लहान मुलांना
होय आणि आणखीन एक म्हणजे बघकी आता आपल्याला गाड्या बिड्या चालवायला लायसन्स लागते फोर व्हीलर किंवा टू व्हीलर असत लायसेन्स शिवाय आपल्याला कुठं बाहेर जातच नाही. ते सायकल ला कुठे लागते आपण मुंबईला जायचं म्हटलं समज आठ दिवस लागत असले तरी आपण जाऊ शकतो आपल्याला कोण आडवत लायसन्स आहे का हे आहे काय ते आहे काय. ह म्हणजे बघकी सायकलचा इनडायरेक्टली किती फायदा आहेत. म्हणजे पार्किंग मध्ये आपल्याला ते सेफ आहे. परत आपण त्याच्यामुळे आपला व्यायाम पण होतोय आणि परत त्याच्यानंतर वेग म्हणजे अपघात होण्याची पण शक्यता कमी आहे. म्हणजे किती सारे फायदे आहेत सायकल मुळ
होय‌.
तेच म्हंटल आपल म्हणजे डिस्कशन छान झालं सोड खूप छान अस वाटल.
होय अगं परता आपण कधी तर भेटलो ना व्यवस्थित याच्यावर बसून म्हण किंवा अस एखादा एक पॉइंट आठवला किंवा काय वाटलं तर आपण परत चर्चा करुया आता आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे बोलूया परत आप
हो चालतय की चल बाय ठेवते.
हा बाय ठेवते.